हॅला काय करेमा
लागून गेलं ग
लागून गेला ना
हो ते म्हणजे मी सुनीता सुनताला कॉल लावला होता ना ते फॉर्म वापरण राहिलं ना मग उ बरलं नाही गेलं ना म्हणूनून लाग अस सुनीता आला फोन लावला होतो ना
हा
तुम्ही ते फॉर्म भरल नव्हत म्हणजे आवाज येत अज खूत आकार नाही असं म्ह ते फॉर्म येतं ना भरायचं
हा
ते फॉर्म भरल नव्हतं मग ते फॉर्म आलं भरले मग लागलं लगेच तुला कॉल केला मला का गेला हो हम्म मलालाट हो
बरलज नायका
भरल नाही आता ते ऑप्शन आलं ना मग तेव्हा तर भरलं औषध न नाही होत म्हणून काही केलंच नाही ना मी
हो का
हो असं काही कामते ना
काय ना बसली गप्पा मारत
काय
सुनेता ताई बरोबर बोलली अजून हि कमली ताई बरोबर मग तुला फोन लावल
म ते. का नाही राहिले मुलांच वजन घेतलं होतंंगणवा
अजून किती वजनच घेते तुरी म
एक स्तंदा मातेला बीप दिली होती तिथे अंगणवाडी मध्ये बोलावलं होतं वजन घ्यायला घुरमध्ये नाही. माझ्याकडे तो काटा पण मिळणार वजन करायचा दे.
काटा आहे ना
तो सुून गेला नाही स्विटिंगच सुकून गेली त्या वजन दाखत तच नाही बराबर खराब होऊन गेला त्यांगाणावा्याचा तई काठा घेऊन जाते मी मग काही मी एवढं सामान मला द प म येणार म्हणून मी तिला शाळेमध्ये तिथे बोलून घेतलं मी
हा का
तरोर मग येणार मग म घरी घिऊ वजन पयला तर साित होस
मॅडमकडे देऊन टाकायच तो काटा खराब झालेला.
असं कराेन
रिफेअर करून आणतात ते
असं मा बेटिंग राणार देहा मग घेऊन ये
माझा बी दिला होता दोन तीन महिने तिच्याकडेच होता पण एकदमच रिफर करून आणला होता तिकड जवहारपर्यंत तुझा काटा पोचून आला म्हणत होती मॅडम. कोणे तोर गेम गेलो म. तिकड जो हारला आणि तिथं रिफर करून आणला अस म्हणाय
थान
कमलीताईन त्यांचा बी खराब. होता त्यांचा दिला होता रेफर करायला पण चांगला नाही केला म्हणत होते. परत त साक्ष होऊन गेला असं म्हणत का ते
मग लहान बस एक महिना बा म्हणजे. महिना पण नाही झालेला बाळाज पण साडेसात किलो वजन द होत.
प्रती
साडे सात ह
किती महिन्याचा बाळ
एक महिन पण नाही झालेला बाळा असं. म्हणजे पंधरा वीस वीस तेच तर मग तेच तसं दाखवतो मग
एक महिनेत सात आठ महिनेत बाढ साडेसात कि किती देड वर्षात. बाळ साडेसात किलो दाखवते आणि तू एक महिन्याचं बाळ साडेसात.
हो. तेस्त म्हणून काही वजन नाही करत नाही त्या आधी दोन एक महिने झाले असेल मजन मजन नाही करत मग तेटेवर होई संांगत गहत मॅड म नंगण टाइम स काता गमली त च हो
हो चलग मग त्यांच्याकडे मागून घ्यायचं.
ते जण मगून देतात त्यांच्या हस्पडे घेऊन घेतो मी
हम्म.
परण हच
पण दोन तीन महिने कमले त आईचा पण माझा पण खरा फमलेला तो दोन तीन महिने दत्तक घेतलेले बाळांच वजन उंचीज नाही घेतले, मग दुरुस्त करून आणले तेव्हा घेतले.
दोन तीन महिने वजन उंचीच नाही घेतली, म्हणजे अंगणवाडी तही करण क हो हो ते हो
ते म्हणतेेत मी मन्याला त अंगणवाडी मध्ये घेऊन टाकत, पण आठवड्याचं वजन
हो आठवड्या, अस पण माझ्याकडे पंधरा दिवसाचं वजन आहे ना. पुनरा एक एकदा अंगणवाड्यामध्ये घेऊन जाते मग, दुसरी वे बेटीला परत मग जावं लागतं म्ह घ्यायला तोस
हम् कायरा
ददी तू पणंत तुला दे हेग दादा बर बरप हल जाऊ ह मॅंगोम जा मंगो दोन, तीन तिला पण एक दे जा.
ह ह
सारखं दुकानात खायलागत मग हो ह म भी
हा, तुझ्या मम्मीला पण मोती घेऊन ये.
आज काय गरोदर किशोरी म्ह, नाही फक्त गरोदर असत. यांच मीटिंग घेतला.
हा.
मग काय दवाखान्यात गेली, एक इ लक्षण घेतलं. मग तिकडू आली, जेवण क केलं झोपून घेतलं. इथं, बारीक, बारीक, फोड नाही ग ते
म्हणून दवाखान्यात गेली होती.
तूला का.
हा ना, मलाज ना, रात्री तर झोपलीच नाही.
कशक
नुसत चावत होते, खास, खास होते.
ते म्हणजे क ग होड तन प क
हा
हो
बोलना ग रीमा
घोडे घेतले का काय?
गोडे उ बाहेरून घ्यायला सांगितलं, मेडिकल वरून आणि, एकी लक्षण
ह बसा
ते आता मेडिकल वर जावं लागेल. तिथून आणनावं लागेल विकत
हो तर
हा ना.
हम्.
फरक पडून जाईल नाही तर सगळे पसरून राहिले ते कशाच्या तरी इन्स्पेक्शन होऊन गेल्या असं सांगत होते डॉक्टर शेतात गेली होती का असं सांगलं होते म्हटलं मी श त्यात गेलीच नाही आज सांगली तुला.
नाही म्हणजे कुठं झालं रे फळसं.
पोटावर
ह ते नाही का ते गरमीमुळे होतात तेही सांगतात. ते नाही का? त सुरय
दाद सारखं सगळे. पसरते खाली खाली येत आणि पिकलेले चिक चक चक सारखं नाही करते पाणी
असछा.
हा ना.
हवा इंजेक्षन लावाला इंजेक्शन दुसरं मग ते डाटा परतच बसले होते मी तिथं शाळेतून आले जेव तरी
कि मुलांच आणि बरडीपाडाला शुक्रवार
लसीकरण लसीकरण असका? कोणता घातल. हॅलो. विपल ाबल. हॅलो ह का आप हल गय ते. ह. का हॅलो विशाल आहे. हॅलो. कोण तू दाब पण गयतली बुद्यात्र पहिले